हॅलो हम्म हम्म हम्म
हम्
काय करतेस?
काही नाही हॉस्पिटल म दवाखान्यात बसलेय.
हो ग
मामांची मुलगी ना तिची तब्येत बिघडली. अगं हे सध्या पाणी खराब येतयं ना. त्यामुळे म ते रोग तिला ऍडमिट केलंयं त्या डॉक्टरांनी मग त्यासाठीच तिच्या सोबत बसले. आता काय झालं? पाणीच खराब येतय का
हम्म हम्म हम् काय झालं तिला?
तिचं काही नाही ग पोट ते दुखत होत हात पाय दुख होते, पोट दुखत होत, आणि असं थोडं चक्कर आल्यासारखं वाटायचं. मळमळ व्हायची, उलट्या व्हायच्या.
अर बापरे!
आ त्यात डॉक्टर नाही इथे कोणी, डॉक्टर नाही इथे. त्यांच्याकडे आणलं होत. मग त्या म ते म्हणे एक दिवस अंडर ऑब्झर्व आपण असख की हाल ठेव आणि पुढच्या गोळ्या औषधांनी कवर होऊन जाईल थोड इन्फेक्शन झालं.
हम् हम् हम हम.
बाहेर वातावरणच खराब आहे ना.
हम्म.
त्यामुळे खर प्रॉ हे होतेय.
हम् हम् हम् ऍक्च्युअल तसं ते डॉक्टर चांगले आहेत. तुम्हाला फरक पडेल.
हम् आणि कस होत बाहेरचं वातावरणच क खराब आहे. पाणी खराब आहे. तर गाळून गरम केलं तर त्याची चव लागत नाही.
हम्म त्याच्यामुळे आपल्याला नॉर्मल पाणी प्यावंसं वाटतं आणि मग
गरम पाणी दिलं जात नाही.
तेच तर
जेवण जात नव्हतं तिला, दोन तीन दिवसापासून.
हम्म हम् ती मोठी दिदी का? हम्म हम्म हम्म अरे!
चालू आहे.
ह.
खात पीत नाही ग व्यवस्थित नुसतं बाहेरच पाहिजे जाते बाहेरच खाते.
हम्म हम् बाहेरचं खाल्लं की, होतच म्हणा.
हम् सध्या बाहेरच खाण झालं त्या दिवशी बर पाणीपुरी खाली होती तिने बाहेरची.
हम् हम अगा असंच होतं आ पावसाचा दिवस आहे ना, त्याच्याने
खाण्याची इच्छा होते आणि
खावासं वाटत आन बाहेरच खाल्लं का त्रास होत.
बाहेरच खाल्ल का त्रास होऊन जात लगेच.
काय सांगितलं नाही
बाकी इकडे काय म्हणत, पाऊस पाणी.
हा तसलच वातावरण आहे खूप जण आजारी असे कनडिशन स्वतःच
इकडे तर तेच. गवतीगण ला तर नुसती काविलचीच लागण झाली.
हा ना.
काविल, काविल खूप चांललेय इकडे. तर भरपूर जणांना तो म्हणजे चार ते पाच जणांना काविल झालेले आता. आणि एरिया म्हनजे नगरामधले च असेल ना.
हा ना म्हणजे जास्तच हे असेल. सगळीकडेच पाणी ते कसलंच त्याच्या
काम कस सध्या पाईपलाईन ज्यायचे पण काम चाले ना ग. ते पाईपलाईन, नवीन पाईपलाईन टाकून, पाईपलाईन हा आणि पाऊसच त्या दिशी काहीतरी नावाला काहीतरी पाऊस झाला ग हवा तसा पाऊसच नाही झाला
हुं.
मुळे मग कस बोलू आजारी पेशन नाही घरातलं एखादं व्यक्ती आज आजर असला का, जरा हेच राहतं ना ग. ताणच राहातं डोक्याला हाल आणि सगळ्यांचीच धावपळ होऊन जाते नाही कां.
हम्म.
कारण वणवण डब्बे द्या पुन्हा त्यांच्यासोबत जाऊन बसा पुन्हा हे करा.
तेच तर.
हो का होवून जातंय एकदम.
हम्म.
तिकडं पाणी बिणी येत व्यवस्थित नळांना.
नाही ग इकडं पण तसंच झालंय सिच्युएशन सध्या. खराब पाणीच येतंय नळांना.
हम्म चालून जातो.
हम्म.
हम्म. चालून जात. बाकी अजून काय म्हणते, अद्विकची तब्येत बरी आहे का?
अद्विक ची अद्विकची तब्येत बरीय पण, अद्विक असंच आहे बघ आता नूडल्स खायचे म्हणून चाललीय त्याची सुरुवात.
याला ना थोडंफार घरचं शेव शेवयायांचे च असं नूडल्स म्हणून हे कर. बाहेरचं देतच जाऊ नको त्याला.
तेच तर फक्त त्याची मनस्थितीच नसते पोरांची ऐकायची. हम्म मकाशी त्यानी ब्रेड बटर खाल्लंय. पण तरी पण त्याला ब्रेड बटर सोडून आता नूडल्स खायचे.
हम्म नाहीत ते खूप सवय आण ते कसं नूडल्स म्हणून द्यायचं. आणखी कसय बाहेरचं खाल्लं ना का स्वाससून ते पुन्हा त्रास होतो ग.
हम्म.
त्रास होऊन जातो एकदम.
अच्छा मग हं.
काय आजकाल अ क्लायमेट पण जास्त खराब झालंय. त्याच्यामुंळ अ
अगं हे बघ आता इकडे आता इकडे य ना पूर्ण पावसाचं वातावरण आलंय. पण इतक्या त ऊणय इतक्यात पावसाचं वातावरण इतक्यात ढगाळ वातावरण असं नी इतक ऊण होत चट का लागू रायला ना म्हणजे अक्षरशः असं त्वचेला जाणवतय ते डायरेक्टली.
हम्म हम्म हां.
जाणवत ते कि पूर्ण असं ऊन वाढलंय लागतंय ते आपल्या शरीराला असं.
तेच तर
हम्म का?
प्लेस अ आणि काय होतं मध्येच पाऊस मध्येच अ नॉर्मल वातावरण त्याच्याने आजून आजारी व्हायचं ते सगळे.
हा आणि थोडे लग्न ते त्याच्यामध्ये खाणं आलं ना ग.
हम्म.
लग्न बिगण्यातून खाणं आलं थोडं. त्यामुळे झाले आज बरे आता म बर झालं. पोट दुखी तसं आहे इकडं त खरं आग खूप भरपूर जण आजारीय तेच कारणाने पोट दुखतंय अ उलट्या होतय मळमळ होते. त्याचे याच्या ना
हा मग माझं अ नंदेचा मुलगा पण आजरी - ये
हा का
हम्म
म्हणजे आजारी सध्या दवा
त्याच ताप व थंडी असं चालय. बरच टाकतो म्हण
किती भुणभुण ये.
वातावरण खरब असल्यामुळे काय सगळे जण आजारी आजारी चाले.
ह नाही काय पण असं कसं आजार असला का माणूस लय होऊन जातय का इन्फेक्शन
नाही.
म घरातलं एकवट बाहेर पट सर्वच पाहावा लागते ना उगीच पेपर झाले म्हणून काय नाही
तेच तर.
हम् हम्
हम्म बापरे किती चिडतोय तो
हे तर तर आमच्या आधीची सुरुवातच होती एकदा रडायला लागला का लागलाच.
हम् हम् म्हणजे ग जे पूर्ण भेटू तोवर शांतच नको व्हायला.
हम् तोवर रडतच राहायचं केवर पण रडायचं.
मला सोक्त रडून घ्यायचं
मग काय ग तला किती सांगितलं शांत बस. तरी त्याला शांत बसायची त्याची मनस्थिती नाही.
त्याची मनस्थिती नाही आहे बरोबर आहे पग कस थोडं आहे. अगामध्येध्येना तब्येत पण थोड शांत राहिलं किंवा हे झालं थोडस. तब्येत पणच सुधारते ना.
ह. वाटत आता काही करणार नाही त्याचा आवरणारे आणिला शाळेत नेऊन घालणारे.
दुपारची शाळा राहते अर आज सुट्टी असेल ना.
त ऐकत नाही ना.
हा हा.
त्याच्यामुळे त्याला जाऊ ते शाळेत गेलेला परवडल नाही का?
तेच बरं झालं, तेवढंच तुला शांतता.
तेच तर
एक सांगत त्यां ना कोण जातो बरोबर
हम्म.
किती गाासतोय प ना तो
हो. तेच तर आणि आता दहा मिनटं कॉल कम्प्लीट करते.
आणि याची सुरुवात
त्याचे सुरू आहे.
नूडल्स केले का तुम्ही? मॅगी माझ्याकडे पण. हम्.
अगं काय करायचं मैद्याच्या शेवया राहतना त्या असं भेटन करून त्याच अडायच्या मध्ये करून घ्यायच्या. आपल्या मैद्याच्या किंवा गव्हाच्या.
अगं आहेत माझ्याकडं. पण मी फ़ोन वर बोलते, म्हणून म्हटलं जाऊ द्या. हम् हम्म पण तेच बघ आता फोनवर म्हंटलं दहा मिनटं बोलून घ्याव, तर त्याची बघ कशी सुरुवात झाली.
मुद्दाहुन तुला त्रास देत असेल आता तो. मुद्दाहुन त्रास देत असेल तो दे दे दे माग लागलाय अस.
हा. बरं त्यां त्यांना किती पण समजून सांगायचा प्रयत्न केला, न त्यांची मनस्थिती नसती ऐकाची एकदा बोलायला लागलं का लागलंच.
एकदा बोलायला लागला की सुरवात केलीच.
तेच तर. हम.
ह.
तेथ मावतीला विचार म्हणा तुमच्या दिदीला बरं वाटतंय का? बरं वाटतंय का ग ते मावशीला, सांग बरं याला
ह.
हॅलो.
ह झाली दहा मिनिट पूर्ण मी इकडून कॉल करते म्हणजे माझा एक पूर्ण होतो.
नऊ मिनिटआणि बेचालीस सेकंद झाले.
हा हा, काय म्हणतो रे?
तू त्याला मॅगी बनवून देशील का?
हो हो. मी मॅगी बनवून दिली आहे त्याला, म्हणून माझ्या कडे ये मी तुला मॅगी बनवून देते.
हा ते बघ ती मावशी म्हणते मी मॅगी बनून देईन. झाले दहा मिनिट. चालतेय ठेऊ का?
तुला इकडून च
थांबा आता पाच मिनिटं मी नाष्टा - बिश- त्याला मॅगी बनवून देते, म्हणजे ते शांत बसेल आणि मग तुला कॉल करते.
हा हा मला सांग मग मी करते इकडून म्हणजे माझा एक टास्क होईल. हा चालेल.
बर.